कोला क
हॅलो
हॅलो
हा बोल क्या
हा बोलाच
तळाच्या करंजी जी रेसिपी सांगित येत म्हणजे मी ट्राय करते मला आवडते. म्हणजे मी, ट्राय केले नाही पण माझं मन. मला खायचं
हा हा करा की आता बेंद्राला तेच करा मग
हा चालते तेवढी नाही नाही पण आधी का म्हणत थोडी तर करेन मी
हा हा मग तीळ किंवा तीळ एक दहा बारा प्रमाणे एवढं माहित नाही अंदाजेच
बरं तू अंदाज सांग मी बघते का म थोडं थोड
हा हा म्हणजे दहा बार तीळ घेतलं तर एक पावशीर किंवा अर्धा किलो शेंगदाणे असं आणि गुळ एक अर्धा किलो त्याला आपल्या गो गोडानुसार आपण गोड किती खातो त्याच्यानुसार
म्हणजे पावशवर शिंगाणे दहा बार तीस हे बसवेल आणि त्या दोघांना मिळून अर्ध किलो शेंगणार गुळ बासल हा तेच क अर्धा किलो गुळ बासूल आणि एवढ्या सगळ्यासाठी अर्धा किलोचा मैदा म मळालं पाहिजे
हा हा अर्ध किलो समयय त्यात काही भरपूर होत्या कानूलं
हो तेच की अर्धा किलो माहित मळायला पाहिजे ते कसं त्यात तेल पले मोहन घालून डवून तेल घालते तसच ना हा तसच हा तेल गरम करूून वाट ते बर
घालायचं. आणि तसं म्हणायचं आणि बाकी काय. एक एक जण कसं कच्च तेल वापरतात. खरं कच्चं ते गाणं काय होतंय ते. हम्म ते पण द आातात अडकते खाताना. त्यामुळे ते असं भाजून घ्यायचं.
हा तीळ भाजून घ्यायचे शेंगदाने पण भाजून घ्यायला पाहिजे.
हा. मग ते दोन्ही एकत्र बारीक करायच. च लई पण असं बुक्का करायच. नाही त्या असं. मध्यम आपण शाबूत हा मोठा ठ मोठे शाबू आपण शाबूला कस जरा मोठ मोठे मिीडयम ठेवते नाही ल मोठं नाही मिडियम.
बरं बर ठीक आहे ठीक आहे समजलं, आणि गुळ बारीक करायच
केला तरी चालतोय कसं गुळ खरं त्यात चिटकतोय ना.
हा हा हा.
मग.
आपण शेंगदाण्याच्या लाडूला कसं मिश्रण करतो ब
तस तस हा हा हा तस हा तसच सण करायचं हा त्यात काय आपलं जरा सुंट घलं. चालतयं वेलची जरा घालायचं.
हा ठीक आहे बरोबर बघा
आहे ना आपण आपली छोटी किसणी असते की आलं किसायची त्याना किसल तरी चालते गोड ठेचून पूर्ण बारीक होत नाही किसून ते पूर्ण बारीक होते
होय बरोबर आहे
मग ते तसच ते शेंगदाण्याच्या पोळीला पण वापरल्यावर चालते
तेच मिश्रण तसंच
फक्त पोळी पण कसं भाजून तूप लावून भाज व्हय आणि करंज्या पण तळून काढ काढतोय
हा हा बरोबर आहे. त्यावेेळेला तरून बघ कापण्या कॅन्सल करते. अ कापल्या का सासूबाई करारतातच हे करंजी गव्हाच्या गव्हाच्या पिठात गु गुळाच पाणी कररून मिक्स करायचं. आणि ते लाट. कुठून शंकरबाईसारं कापायचं
हा हा तेच की.
पाण्यात गुळातच घालायच बारीक, करून,
हा.
गोळाच पाणी करायचं जरासं एकदम पाक नाही ना फक्त गोळ वितळून घ्यायचा.
वितळून हा आणि त्यातच ते मळायचं.
हा त्यातच ते गव्हाचं कणिक मळायचे
मलायचे हामी
आणि लाटून काय आपण शंकरपाळ्या कापतोय तस आकार देऊन. कापायच ते तसचं कापाय लागतात त्याला. तरच त्याला कापण्या म्हणत्यात. शंकरपाळी कशी आपण. चौकीत.
कापतोय नाही नाही आणि ते आपण छोट्या करत असते तरर मोठ मोठ.
हा मोठ्या मोठ्या असत्यात कपण्या मोठ्याच असतात.
मग ते चात बुडून पण छान लागतय.
हा चहा बरोबर खाऊन संपत्यात. तेच की. आमच्यात पण तसंचाय त्याच्याबरोबर चकली लागत्या एवढच तेच की कापण्या चहा बरोबर संपत्यात आणि त्याच्याबरोबर चकली पण लागत
लागत्या हा
असाय
मग जरा चिवडा आणि करून ठेवायचा चिवडा काय मिळत नाही आधी मधी मग शक्यतो भडंग करायचं. चा
हा भडंग असतोय सारखा ते सारखंच असतय.
मुलांना मुलं आहेत म्हणल्यावर लागतय घरात.
हा भडंगसारखा असतोयच घरात.
आणि शिळ्या चपात्या असत्यात त्याचं अ आता तिकड तुकडं कोण खात नाही. आम्ही कस करतोय करत नाही आम्ही कस करतोय हा चपाती लई वाळ्या तर मग कांदा टोमॅटो घालून. टोमॅटो नाही फक्त कांदा आणि चटणी आणि हळद घालायचं. जिरं मोहरी घालून आणि पाणी ओतून त्यात शिजवायचं.
शिजवून घ्यायची.
खायचं ते गरम गरम ते तुकडं पण होतंय आणि जर चपाती मऊ असली तर ते मी चला फरवायं च आणि कांदा टोमॅटो हे जिरं मोहरी हे घालून सगळं ते परतायचं, जरा तिखट घालून हळद तिखट घालून, जरा शेंगदाणे. आणि काय कडीपत् ता आपलं.
कोथिंबीर हे होय, ते सगळं घालते फोडणीला मेन कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट तर मला घालायला आवडते तुला सांगायच म्हणजे, हा, आणि मी कस कर ते शिजवलो नाही थोडं पाणी उकळुन आणी त्यांचेथ देऊन. हे बाशी कोरडी भगर केल्या सारख आपण कर आवाज. तसेच कर.
हा हा.
ते ओ खाताना जरा लिंबू पिळत्यात झालं. खातात पण सगळे आमच्या घरात.
आणि जर तिखट खाऊन कटाळा आला तर मग त्याचा गोड करायचं. मलिदा करायचा त्याचा.
तिचा गोड मली
चपात्या मऊ असत्यात ना हा हा काही होत नाही चपात्या मऊ अस त्यांना. फक्त त्याला. गुळ जरा मोठा मोठा फोडून मिक्सरला बारीक करायच ते दोन्ही. आणि त्यावर. त्यावर सुंट किसुन टाकायचं, आपलं वेलदोडे बडीशूप.
आणि ते मिक्स करायचं.
हा मिक्स करायचं आणि दुधातन खायचं, लई छान लागतय.
त्यात दूध घालायचं आणि कालवून
खायचं ह ह.
मग आता? बघते बघते ट्राय करून. हा.
ह तरी पण आमच्या घरी खात्यात सगळीजणं आम्ही नुसतच खातोय. दुधातन शक्यतो छान लागतंय ते.
खात्यात आधीची लोकं आमच्यात पणं मिस्टर ते आता आलावा तेन मोहरम अस ते बग. त्यावेळेला मलिदाचाच मान असतोय आम्ही मलिदाच करतोय की.
हा हा म्हणजे पाहुणं तेन आता येत असतील की तेव्हा हा हा.
आणि तो पसारा नाही नाही मलिदा अ वांग भरली वांगी भाकरी.
हा हा. हा हा मग या यात्रा तेन असत्या काय तिथं?
भरतंय की थोडंफार. किरकोळ भर ते म्हणजे छोट.
हा हा.
दोन तीन पाळणे दोन तीन फुगेवाले फक्त ते मोठं जास्त असं बाजार भरतो तसं काय भरत नाही तो मोजके आपले दोन तीनच असतात फक्त आईस्क्रीमचे गाडे भेळवाले येतात. नाही मोठी यात्रा असते कि उरूस असतोय पिराचा? हा गैरी पीरचा उरुस असतोय ते मोठा असतोय. मार्च मध्ये अस
मार्चमध्ये हा हा.
च्या पहिल्या आठवड्यात असते यात्रा. मधे उरुस असतय मोठ्ठा आणि हे मोहरम तर आता अलीकडे एक पाच पाच सहा वर्ष झाले ते भरायला लागलय म्हणजे पाळणे छोटे छोटे येतात.
हा हा म्हणजे परत परत ते वाढत जाणार.
हा आत्ता आता होत जाणार ते पुढ.
हा.
भेळवाले येतात. आईस आईस्क्रीम वाले येतात.
हा हा.
पाळणे छोटेच असतात ते लहान मुलांच नसते का ते हातान फिरवाय
हा हा, तसले हा ते जम्पिंग जपांग असल.
हा हा हे सगळ येतय. आपलं ते पर्स वगै असत्यात बघा. हो लेडीजच सगळ सामान चप्पल ते तसलं काही येत नाही आता यावर्षी बघू काय होतंय आम्हाला पण घरातलं चारजण काढायला लागतय ते मुसलमाना समाजसारखा.
हा हा.
त्यांच्यासारखं सगळं स्वच्छता सगळी कराय लाग
लागत्या हा हा.
ते आगीतलं खेळणं ते असतय. ते माहिती का आगीतच झालं
हा हा.
हा कोळस्यात नाही रक्त असतय मोठ पडलेलं. ती खळीपेटत्या खळीपेटून झाल्यावरते पडतय सगळं त्यातन पहाटेचा कार्यक्रम असतय.
अ हा हा त्याला कायतरी म्हणत्यात. ता.
कसला खेळ मोठ्यानं असतोय आमच्यात. ते पहाटे पहाटे असतोय तो कार्यक्रम. रात्रभरती खळी पेटत हा नाही नवस कोणाच असत त्यांचं हा बोललेलं अस तेल त्यांच अस हा त्यांच काय बोललेलं मागे आपल्याला पूर्ण झालं असलं की नाही ते पूर्ण करायचं आहे तरतो ते फत बोललेलं असते ते बोलायचं मोठ्या नसते रात्रभर खई पेटते त्याने रक्ष मोठं मोठं प पडलेलं असते पाटे पाटे घेत कारम पाच वाजता असतो मग त्या दुस भरपूर गर्दी मग दुसऱ्या दिवशी चोंगू करायच असते पाकातले
ह ते कसं बनवताय स सगळीच बनवताय
होय सगळ्यांनाच बनवायचं असते पाक करायचं असत गोळाचा आणि कणकेच कोण पाकातले करते किंवा कोणत कणकेतच गुळाचं पाणी मिक्स करून आपण कापण्याचे पठ ते ना तस पीठ करायचं पण ते कापण्या कर त्याच सोंग्याचा पाठ मिळतोय नक्षीसा त्याच्यावर लाटून ख कस लावून भाजत असते तूप लावून कोण भासते कोण तेल लावून बासते ते
असं व्हाय.
हा आणि त्याच्यावर न खोबऱ्याचा किस ओला खोबऱ्याचा किस टाकायचं छान लागतात ते प पण मी पाकातलं करते होय रोड करतात पण आम्ही स करत नाही ते ते भावी लोक करतात.
हा हा.
आसत. तुला सांगते मी चोंगलीची रेसिपी मी कशी पाहते मी. पाकतलं करचं हा तुला सांगते थांब टामिंग होत आलंय.
हम्म बरं.
पाकातले छान आणतात तुमच्याकड अस ते ते
आमच्या इकड नाही आमच्या मामांच्या इकडे ते चोंग म्हणून ते ऐकलेय आमच्या मामांच्या इथे लग्न आधी मी खाल्ले ते.
असं कोरडं खाल्लंस का पाकातले खाल्लेस?
लय दिवस झालं.
कोरड कोरड पण करतात असे कापण्यासारखे पण ते असे गोड लागतात पण ते सुके सुकेच असत्यात. ओलसरपणा नस ते आपण पाकातले कस केले ओलसर अस
हा हा झालं बघा.
हा.